हा.
काय जेवण झालं का?
जेवण झालं नाही अजून जेवण बनवालोय बघा.
होय, का हो वेळ केला की.
आज अ काम होतं बघा आज कामावर गेलतो.
हम्म
त्यामुळ कामाला येऊन मग स्वयपाक करायचा आज काय मुलगीन काय बनवलं नाय.
हम्म हम्म
त्यामुळे आता आपणच सगळं करायचं.
हम्म
करायचं गवारीची भाजी वगैरे.
हम्म
हिरवी मिरची घालून जरा, आज टेस्ट लागत्या चांगली म्हणून करायची.
होय
केलाय कधी हिरवी मिरची घालून?
गवारी व्हय, नाही ओ.
हिरवी मिरची घालून करायची. गवारी आपण भाकरी केली कि ती गरम गरम तव्यात भाजायची.
हम्म
आणि भाजून घ्यायची, कांदा जरा भरपूर कांदा घालायचा, हिरवी मिरची चिचून घ्यायची
हम्म
लय पण ग्रेवी करायच नाही आपण खरडा कसा तव्यात करतोय क नयी. तस चेचून घ्यायचं.
हा
खलबत्त्यात कच्चाच चेचायचा.
हम्म
भाजायची नाही बघ मिरची.
हम्म
आणखी, ते मग कांदा, तेल तेलात कांदा वगैरे टाकायचा लालसर होऊपर्यंत भाजायच. आणखी ती मिरची त्यात टाकायची. हलवायची मिरची, मिरची पण गव्हळी, गव्हळी मग भाजली पाहिजे.
हम्म
थोडंसं जिरं टाकायचं, हळद टाकायची.
हम्म
मग आपल्या चवीला लागल ते मीठ टाकायचं.
हम्म
आणि ती ग गवारीे भाजलेली आहे की नाही ते त्यात टाकायची, ती पण चांगली तेलात आपली परतुन घ्यायची जसं ती तेलात असं परतल तसं ते पण असं बारीक बारीक होत्या, म्हणजे त्यात तेल जाऊन बसतय ना त्यात
होय
उशीर पर्यंतत्याला हलवायची, परतायची चांगली परतून घ्यायची. ती पण लालसर होत्या असं हिरवी हिरवीच राहत्या, खरं असं लाल लाल आतलं सगळं तेल ते जाऊन बसतय. थोडस पाण्याचा शतोडा द्यायचा असा
हम्म. हम्म.
पाण्याचा शेत तोडा द्यायचा आणि दाखवून ठेवायची बारीक गॅसवरर हो. त्याला काही पाणी भरपूर वतायचं नाही काय नाही. वाटलंच तर शेंगदाण्यास कूट टाकायचं.
हम्म.
आपल्याला वाटलं की व टाकू हे शेंगदाण्याच कूट.
हम्म. हम्म.
टाकायचं.
हम्म.
नाहीत तसच खाल्ली तरी पण एक नंबर लागते शेंगदाच
भाकरीे बरोबर छान लागत असे
आणि ब भाकरी करायची गरम गरम
हम्म.
असते तेच आपण भाकरी केले आहे त्या तव्यातच आपण ह केलेलं सगळं आणि ते खायचं लही छान लागतय
हं हं मी काय करत बघतो एकदा करून, मी काय ते गवार खारे करत नव्हतो नाही वांग करतोय बघा मी खार छान होतेय वांग भरलेलं
भरलेलं
हा खार वांग करायचं
कसं करायचं सांगा एकदा मी तिकटच केलंय खारं कधी नाही बनवलं
हम्म हम् खार वांग आपलं अं खुर्ची वांगी असत माहित आहे का ती खुर्ची वांगी छोटी छोटी
छोटे, छोटे असतेात ते
ती चवीला पण असतात वांगी ना, ती घ्यायची आणि ह मग आपण भरायला चिरतोय तशी ती वांगी चिरून घ्यायची आणि पाण्यामध्ये ठेवायचं थोडस मीठ टाकायचं पाण्यामध्ये आणि ती वांगी पाण्यामध्ये ठेवायची आणि मसाल्याला तिळ, जिरं नाही घातलं तर चालतय. कसं तिळ जिरान पित्त होतय ना तेे आणलई मग थोडं थोडं नॉर्मल घालायचं तेळ जिरं आणि हा तेल जिरं लसूण, कोथिंबीर, आलं.... आणि थों जरा असं व खोबरं घालायचं. मग हे सगळा मसाला करून घ्यायचा त्याचा आणि मग हा बारीक करून घ्यायचा मसाला आणि मग त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये
ते आत मीठ घालायचं थोड आणि जराशी साख आपडे चिमट घालायची हळद घालायचं
हं.
आणि त्या त्या मसाल्यामध्ये मिरची पण घालायची. भाजून घेत
थोडशी घालायची का आपल्याला तिकट जेवढं लागत तेवढं
लागतय तेवढ्या मिरच्या घालायच्या मिरच्या भाजून घेऊन घ नसल तरी चालते कारण ते तेलात आपण भाजणार नाही ना मिरच्या त्याच्यामुळे ते भाजून घ्यायच्या मिरच्या, हम्म. हा मग ते मसाला सगळा बारीक करायचा मिरच्या सकट आणि त्याच्यामध्ये मग मसाला काढून घ्यायचा ए भांड्यामध्ये आणि त्याच्यामध्ये मीठ थोडी साखर चिमट, हळद घालायच आणि आपला गरम मसाला ते घालायचा आणि मिक्स करून घ्यायचा मसाला तो. आणि त्या वांग्यामध्ये भरायचा.
हो, तिघं असं अक्ख, अक्ख वांगी करायचे?
हा आखी, आखी वांगी करायचे आणि त्यात थोडं शेंगदाण्याच कूट पण घालायचं मसाल्यामध्ये मोठ, मोठ चेचून घालायचं कुट ते आणि भरून घ्यायचं वांग्यामध्ये आणि आपण मोदकाला कसं पाणी ठेवून वरती चाळण ठेवतोय बघा
हां.
तस अ चााळणीमध्ये वांगी ठेवायची
हां.
आणि अ झाकून ठेवायचं. एक पा हा वा नाही, नाही, नाही. शिजवायची, मग? वापलून घ्यायचे आणि पाच, सात मिनटं झाले थोड वरत मऊ झालं का नाही ते काढून घ्यायच आणि परत मग अ कढाई मध्ये जिरं, मोहरीची फोडणी द्यायची आणि त्याच्यामध्ये ती वांगी सोडायची मग.
हा हा हा हा हो.
परत एक पाच मिनट झाकून ठेवायच.
कडाई मध्ये.
हा कडाई मध्ये छान होतय वांग. होय.
मला लय आवडते वांगा आता माझ्या करतोच एकदा.
हा खराकी.
चांगले तसं करतो नंतर तुम्हाला मी सांगतो फोन करून कसं केलं आहे ते
हम्म, हम्म.
हं हां हां. ह ह ह तुमची काय गावची यात्रा वगैरे कधी असत्या?
आमची गावची यात्रा असते बघा दसऱ्याला तुम्हाला पाट टेकनचा दसरा माहित आहे का?
हो हो माहिती आहे की. ऐकून माहित आहे, दारू उडते ना तिथं?
म... ते तेव्हाचत असते बघा आणि आमच्या इथं मग ते शिंगाट माहित आहे? शिंगाट नसेल माहित मला खरं. शिंगाट परत ह, हम्म, चक्री बाण सूर्यफुल असलं सगळं देखावे करतात. हम्म आणि ते शेंगाट असते ते झाड प्रबंध का असते, बघितलंय का कधी इकडे येऊन?
नाही हो काल नाही आता तुमची माझी ओळख झाली म्हटल्या येणार की.
आता येइल या दसऱ्याला.
येतो बघायला कधीच नाही चांगला असते सगळे जण म्हणते बघायला.
ते बघायला पूर्ण एक रात्र असते चालू.
होय.
दुसऱ्या दिवशी साडेआठ आठ पर्यंत चालू असते यात्रा होय -होय म्हणजे आज रात्री तरी आठ ला साडेआठ ला चालू झाले की दुसऱ्या दिवशी आठपर्यंत चालू असते.
हो दे चांगलं देवस्थान चांगलं जागृत देवस्थान आहे आमच्या तिथली सगळी जण असं पा बिना चप्पल घालतात दसऱ्यात चालत देवाला येतेत तिकडं.
त्यात होय चांगलंय मोठ देवस्थान आहे ना जागृत आहे.
होय.
हा आणि अ मंदिर तर एवढं छान आहेत ते.
हा.
छान मंदिर आहे आणि आता हा सोमवारचा आरती असते. बघा संध्याकाळची देवाची एवढी छान आरती असते ती असं तिथन ते आरतीस ना असं झाली तरी पण आणि अस वा- वा. हो वाटते ह होय
हम्म.
छान असती आरती.
हो का देवस्थान ते चांगलं आहे मी ऐ करून ढोल वाजतात ना?
होय ढोल वाजता आणि अ देवाला नैवेद्यते दाखवत्यात ते देवाच नैवेद्य असचंय का नाही.
हां.
तर नैवेद तर छान असतय खायला म्हणजे आपण तिथं त्या देवळामध्ये तेल- तेल दिलं क नाही कोण -कोण काही बोललेला असतंय त्यांनी त्यांनी एक- एक किलो तेल देतात की हा मग तेनी तेल देतात. मग ते तेल दिलं की मग त्यांनी परत एक चार दिवस गेल्यावर आपल्याला नैवेद्य आणून देतात त नैवेद्य मध्ये मग जाड चपाती असत्या तुपाची जाड हा जाड असत तुपाची चपाती एक चार चपाती असतात. आणि त्या चपातीच्या एका चपातीच्या चपातीला तूप साखर असतय.
हां.
आणि परत मग बिनमिटाचा वरती आणि भात असतोय.
बिन मिठाचा?
होय बिनमिठाच असते. बिनमीठाच करतात भात हा स्वयंपाक असते मग ते गुरव घर अगोदर येऊन सांगून जातात की नैवेद्य घेऊन येणार आहे म्हणून.
हा -हा.
मग कुणाच्या घरी काय तर अडचण वगैरे नको म्हणून सांगत्यात हा हा मग त्यांनी नैवेद्य हा घेऊन आले की नैवेद्य तेनी मग त्यांना चहा पिणार असलीत तर चहा करायचं ते नैवेद्य कापडातन आणण्यात ना त्याने त्या कापडामध्ये ज्वारी नाहीतर गहू तांदूळ
हा
आपल्या इच्छेनं काय असेल ते घालून त्यांना ते द्यायचं हम्म
ह चांगलं आहे कि भारी आहे कि तुमच्या तिथं मग आणि काय पाऊस पाऊस आहे तिकडं
पाऊस सकाळपासून न्हवता बघा आता मगाशी चालू झालंय बघा
हा
हा आणि मोठा चांगलाच झालाय पाऊस
हम बघा आमच्याकडे पण सकाळी एक आल सकाळी का एकदा आलेला त्याच्यावर काय अजून आला नाही
हम्म हम्म
असुदे पाऊस तर पडायला पाहिजे बाई
होय पाऊस पाहिजे की
माणसांच्या पेरण्या कशा व्हायच्या आता काय मग